हा जेवला काय?
नाही अजून चहा नाश्ता झालाय त्याच्यावर जरा अजून आता तर काही भूक नाही अजून आता एक एक दीडलाच....
हा हा
मग आता पोरगी येईल त्याच्यानंतर तिला चारून वगैरे आवरून माझं जेऊन वगैरे मग जायचं कामाला असं.....
हा ह....
मग तेच होय मग तेच त्यांना कॉल करून विचारत होते किती वेळ लागेल मी न्यायला येऊ का तुमच तुम्ही येताय......
हा हा
रेल्वेनी येणार ना त्यांनी.
हा हा ह
मग तेच मग म्हंटले तू कामात असशील तर राहू दे नाहीतरी ये. मग म्हटलं मग ठीक ए... कामातच हाय म्हटलं!
हा हा
मग तेवढंच कोणाला तर कॉलिंग होईल ना ओ माझ ते आजच्या दिवसात तर पूर्ण होतय का बघू एकाद दु पार दोनच्या नंतर मी कामाला गेले की रात्री आठ ला येते आठला येऊन म्हणजे आठ ला सुटतंय घरी यायला साडे आठ वाजतात मग तिथंन आवरून स्वयंपाक वगैरे रात्री होत नाही ओ कॉलिंग.
होय होय होत नाही आणि कोणाला टाइम असतो नाही नस
हा मग काल कस जरा सुट्टी होती त्यामुळ संध्याकाळी झाल्यात एक चार अस
अता आमचे पण आता मिस्टर आहे तर मिस्टर आल्यावर मग त्यांच्या पुढं कसं बोलायचं? ते पण अवघडच आहे
होय होय होय
आणि जास्त करून कोणाचे म्हणजे असे जास्त अ हे पण नाहीय?
ओळख पण नाही.
हा ओळख आहे पण त्यांनी ह्याच्यावर कार्यावर नाहीयत.
हूं
आणि जे आहेत त्यांचे लहान मुले ते काय आता बघायचंच बंद केलं ते कार्य.
हा तुमाला सांगू आता जो आपण ज्या ऍप पोर काम करतोय हे अँप च नाव पण घे. तस नाही हाय
हा हा हा
ह्या ऍपचं नाव घ्यायचं नाही स्वतःची माहिती सांगायच नाही आपले मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड असल काही बोलायचं नाही आपलं गाव गाव सांगाय च नाही. असं असं आहे तेच मं म्हणजे मी याचं की नी व्हॅलिडेशन पण केलं केलं ना ह्या कामाचं
हा हा
डिशन मदे की नी माला अ टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की हा कॉल किमान एक मिनिटाच्या वर पाहिजे. दहा मिनिटं असली तर छानच आहे पण अ मग त्यात त्यांनी स्वतःचं नाव किंव मं बॉश स्वतःची माहिती काय दिलीये काय अचूक म्हणजे चुकीचे शब्द किंवा शिवी व जरी काय आहे काय? प्लस अ त्यांनी स्वतःच्या कामाबद्दल कितीपत सांगितलंय कोणाचं नाव पूर्ण घेतलंय का कुणाचा पत्ता सांगितलाय काय? कुणाचा मोबाईल नंबर सांगितला असेल तर सगळे रिजेक्ट होत जातात कॉल ते
होय होय
म ते पुढं तसं व्हॅलिडेशन आहे त्याचं
हा हा ते म्हणजे माझे पहिलेचे दोन तीन अस म्हणजे वेस्ट तर गेले असतील ना
ते तसं जातातच सोडा माझे पण तीन चार गेलेत.
म्हणजे ते आवाजच येत नव्हता ना त्यजा
तर काय केलं मी कॉल लावले. त्यांनी लाव म्हटले मी लावले त्यांनी रिसिव्ह केले आणि एक दहाच तर का त्यांनी कटच केला मी हॅलो हॅलो, मे बी त्यांना आवाज गेला नसेल सोडा
हा हा
त्या कटच केल्या मग तो माझा डिलीट झाला. आणि एकाना लावले दहा मिनिट बोलले आणि मग ते पुढं कॉल सबमिट केल्यानंतर खाली पाच स हा प्रश्न आहेत की ते भरताना की नही त्याच्यात करेक्शन करायला गेले तो कॉल डिलीटच झाला
हा हा माझे पण दोन तीन तसेच झालेत म्हणजे अस रेकॉर्डिंग झालं पण पण ते सबमिट करताना ना रेकॉर्डिंग झालं नही ते असं बोलताना म्हणजे दहा मिन्ट झाले वगैरे आणि सबमिट करताना ते रेकॉर्डिंगच झालं नाही.
होतय तस आता हे तस पण काय हे? सगळे टेक्निकल आहे एखादं दुसरी मिस्टेक होऊ शकते. त्याला काय एवढं आपल्याल तीस कॉल दिले तीस कॉल करायचे तेवढं
हं पहिल्याचे काय वीस होते वाटतं
हो हो मी काय ते एक त्यावेळी हा टास्क मला आला नव्हता ह्यावेळीज आलाय
हा हा
मग पहिल्याच्या वीस हो ते आता तीस आलेत सोडा. मांग. गअं ते कसं अंमं आता सगळे कॉल आपले तीस कॉल आहेत वीस बावीस जरी एक्सेप्ट झाले तरी चालतील. काय हरकत प्रयत्न आपण फुलच केल ना आपल्याला नियम सगळे माहित नसत त्यामुळे तश्या त्या चुका होतात आपल्याकडून.
होय.
त्यामुळे काही एवढं नाही घ्यायचं डोक्यात. फक्त प्रयत्न करायचा की व्यवस्थित काम होईल आणि चांगलं होईल. ते आपले जे टीम लिडर बघ ते बघा ते त्यांना पटलं पाहिजे आप ल कमतर ते नेक्स्ट देतील ना आपल्याला पुढचं, काय माहित. नाही देणार.
ते आता कसं एक एक जण असं म्हणजे बघतात म्हणजे आपल्याला गरज आहे कामाची.
हां ते इम्पॉर्टंट आहे.
हा एक एक जण बघतच नाहीत. काही गरज नाही हे नाही आता कोणाला कॉल करत बसायच?
हां मंग तुम्ही केला नाही तर कसं होणार. आता हा एक कॉलिंगचा टास्क आहे हे एकमेंकावर डिपेंडेड आहे सोडा त्यामुळे कनी जरासा वेळ लागतो याला. आणि जे अ स्वतः पूर्ण करायचे असत्यात ते आपण कधी पण करू शक तोच कि ओ आणि तस पण ह्यांच ना काम आवडतंय आणि यांच पेमेंट पण छान आहे
होय होय पेमेंट पण चांगलाय
आणि म्हणजे कधीही असं नाही की बाबा तुम्ही आज चार हजार कमवला आणि तुम्हाला तीन हजारच मिळ तीन साडेतीन हजारच मिळतील असं अजिबात नाहीये म्हणजे तुम्हाला चार हजार जर नऊशे नव्याण्णव असतील तर ते चार हजार नऊशे अठ्ठ्यांणव पण येत नाहीत बरोबर चार हजार नऊशे नव्याण्णव येणारच ते
होय होय चांगलंय सोडा काम म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा त्या तेव्हा - आपल्याला म्हणजे थोडातरी सपो
मी मिळालं, मिळालं खूप मिळालं. मग, माझं पण तेच आहेज्यावेळी मला गरज होती ना त्यावेळी मला ह्या ऍपमुळे खूप हेल्प झालिय, मग त्यामुळे मी कस कर ते आता मला ते टीम लीडर काही पण काम सांगू देत. मी पूर्ण जीव ओतून व्यवस्थित भले मला आता गरज नाही आहे. पण, नाही तरी पण मी! मला, माझ्या अडचणीच्या वेळी सपोर्ट किलेत की नाही मी, आता मी त्यांची मी मीटिंग वगैरे असलं मला त्यांनी बोलवलं भले, स्वःचा खर्च का घालायला लागु पुणे, मी जाते. आणि असं जाऊ, चाळीस किलोमीटर, लांबून मी गेले गावी आलेले, आणि त्यांनी सांगितल की अशी अशी मीटिंग आहे तुम्ही यायला पाहिजे. म, मी त्यांना म्हंटलं मी असं जर गावी आले, नाही आल तर चालेल काय, तर त्या म्हणल्या बघा शक्य असेल तर या. पण नंतर माझे मिस्टर, पण म्हणाले एवढं तुला त्यांनी हेल्प करतात आणि तू नाही कसं? म्हणतीस राहू दे सगळं सोड आणि जा.
होय, होय.
त, कळलं की त्यांनी गाडी, खर्चाचे पैसे सुद्धा ती कंपनी देते आपल्याला.
होय, मला काय ह्याच्यामधलं काही एवढं माहित नाही मी फक्त टास्कच पूर्ण केलेत. त्याच मीटिंग वगैरे काही नाही.
हा नाही माझी एकच होती, एकच होती, आणि त्यात आपलं काय अनुभव आहे, त्या कंपनीसोबत ते सांगायच होतं? आणि म मी मला आता पण मी दोन वर्ष झालं हेच्यासोबत काम करते हां मग मला काय प्रत्येक - - त्येक महिनेला नाही येत काम यांचं
होय होय ते नाहीच
हा कंटिन्यू नाहीआय नाहीच आहे मग मी ते त्यांना तेच म्हटलं मग त्यांनी म्हटलं ना की तुम्हाला काय वाटतंय की आम्ही काय सुधरवायला पाहिजे मी म्हंटल कंटिन्यू काम द्यायला पाहिजे तुम्ही एवढंच मग ते म्हटले नाही तसं ता काही होऊ शकत नाही आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही वरन आम्हाला टास्क मिळाले म्हणजे एखादं काम मिळालं आमच्या कंपनीन ते काम घेतल्यानंतरच तुमच्याकडे आम्ही पुरवणार ना. तसे टास्क पण याल्यात. पाहिजे तसं काही प्रोजेक्ट पण हे निघायला पाहिजे. आम्ही तो कंपनीचा त्यांच्याशी टायप पण व्यवस्थित झालं पाहिजेत. त्यांच्या काही ते टर्म्स कंडिशन्स असतात ते आम्हाला मान्य झाल्या पाहिजे तर आम्ही तो टास्क म्हणजे प्रोजेक्ट घेणार आणि आम्ही घेतला तर तुम तुमच्यापर्यंत तो येणार अस आणि बाकीचे पण ऑनलाईन म्हणजे आहेत. ऑनलाईन काम करायची पण प्लॅटफॉर्म पण ते आ - - तेवढं नाईआय जेवढं मला ह्या ऍपचं वाटतंय ह्या कंपनीचं मला योग्य वाटतं ठ
मी पण बघितलेलं बघितलेल मी पण टायपिंग वगैरे काय तर पण माझा काय कोर्स वगैरे काही म्हणजे असं झालेलं नाही ना त्यामुळे तरी त्या मानाने तुमच हा
हा
तरी पण तुमचा जॉब आहे सोडा हं त्यामुळे काय वाट
नाही मी सांगू मला मला ना असं म्हणजे पैशासाठी काम करायला असं नाही आवडत
होय होय
तर मी करते ना तर माझं असं मत आहे की, मला मेडिकतल मेडिकल मधला असं खडानखडा सगळं यायला पाहिजे. ह पेमेंट खूप कमी आहे म्हणजे मी हाफ केले होय. ताइन त्यामुळ मला अगदी पाच हजार देतात ते. हं मिस्टर म्हणतात मला तू जात जाऊ नकोस कशाला त्रास घेतीस पोरगी लहान आहे तिज्यारपुढ तिच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे असं मग मी यांना काय म्हणते की मी ऍक्टिव राहू दे
होय होय कधी ना कधी आपल्याला सु सुरुवात करायलाच पाहिजे? आता कस आ आताच्या म्हणजे या आताच्या स ह्याला क नाही
ऍक्टिव राहण होत नाही होत नाही होत नाही तेवढंच माझ घरात चा बाजार जरी आला तर केवढी हिन होत्या मग ते घराचं भाडं वगैरे? खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात वो
होय आणि भाड्यान तर राहतय म्हणल्यावर आप प्ल म्हणजे
लईच जातय लईच जातय पैसे हा म्हणजे पगार आलेला कुणी? प्रश्न पडतोय अरे संपले पैसे असं होतंय
होय
मग कार्या म्हण सॉरी हा आणि आलच बघा तोंडात नाव म्हणजे ह्या ॲपच काम असेल ना तर मग ते महिना आमचा छान जातोय अस
होय होय
हां
म्हणजे तेवढंच आपल्याला म्हणजे ह्याला हातभार लागू शकते ना
माझे मिस्टर पण करतात ह्यांच काम म्हणजे मला वैयक् तेवढं आवडलं आणि मी करत्याल बघून त्यांना पण म्हणजे छान वाटलंय काम
पण जेन्स ना नाहीये ना?
तस नाही आहे एक एक ठराविक प्रोजेक्ट असतात जे फक्त महिलांसाठी असतात
हा हा हा असं हाय व्हय
प्रोजेक्ट मध्ये ऍड झाला असणार आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असणार आहे की हे फक्त लेडीज साठीच आहे.
होय होय फक्त लेडीज साठीच म्हणलेलं म्हणजे मी माझ्या भावासाठी ते वगैरे विचारलेल पण नाही म्हणले फक तमये लेडीज साठीच
हा मग तुम्ही ज्या प्रोजेक्ट मध्ये ऍड झालाय ना तो फक्त लेडीज असेल
हा हा मला काय एवढे खूप आले नाहीत सोडा आता मी म्हणजे आता दीड दीड वर्ष झालं असतील म्हटलं ऍड होऊन त्यामुळे जास्त नाही ह आणि तेवढे माझी जास्त इ काम वगैरे काय झालं नाही ते दुसऱ्या मैत्रिणी त्यांचं ते झाले थोडा जास्त
हा हा हा हा
माझं काय नाही एवढं
नाही माझ माझं पण आहे बऱ्यापैकी आहे इन्कम सोडा त्याच्यातून भारी वाटते तेवढं म्हणजे जर असं काय मोठे खर्च असले तर निघून जातात
हो होय म्हणजे तुम्ही टास्क वगैरे भरपूर पूर्ण केला अशीला त्यामुळे ते टास्क कसं येईल तसं त्याच्यावरून आम्ही नंतर नंतर जॉईन झालोय
हा मग मी मी काय करते पर्सनली म्हणजे त्या मॅडमांना मी घरी जाऊन बसून भेटून म्हणजे मला काही प्रॉब्लेम आला तर त्यांना जाऊन विचारून वगैरे आली ना प मी त्यांना सांगितले की मी तुम्ही कोणताही टास्क मला द्या मी व्यवस्थित करीन मग मी आता मी बाहेर कामाला जाते ना तर मी त्यांना म्हणलय की मी बाहेर जाते म्हणजे मी करणार नाही अस असं का नाही तुम्ही मला दिवसाला शंभर टास्क दिलेना तर मी माझा जॉब बघ ऐंशी तर करू शकते मग एकेकांचं काय होतं ताई नाही आम्ही बाहेर कामाला जातोय की पण ठीक आहे ना मग करू नका तुम्ही कशाला ॲप घेतय आणि त्यांच्या पाठीमागे लागतात तुम्हाला कुठे ती कंपनी म्हणते प्लीज इथे येऊन आमची कामे करा आपल्याला गरज आहे ना म्हणून आपण त्यांच्यात गेलो तर इतर लोकांच स्पष्ट मत आहे.
होय होय तेच की तेच तुम्हाला म्हनल ना मी थांबा एक मिनट परत कॉल करते हा
हा हॅलो ताई मी करू आता एक?
हा हा चालते कि
हा करते तुमच होऊ दे मला फोन करा मग करते
हा हा चालतय चालतय......